हॅलो. उचल उचल ना ग. हा बोला ना. हॅलो म्हटलं उचललं गेला का.
आला का आवाज.
त्यालायेना आठ वेळेस बंद करा ह त्याला पासवर्ड हे ना झिरो झि झिरो आठ वेळेस.
हा ना ते पासवर्ड मुळ ते मग ते ऍप वरच जाऊन खोलणं लागत
हा परत जाऊन मी काय केलं मग मी तुम्हाला फोन केला काल तु म्ह तु म्हणे मी तिकडे ये म्हणी मग मला आता याना काही फोन लावून फायदा नाही कारण यांचा तुमचा
माझं ते ह दुसरा फोन मोदी होता ना या फोन मध नव्हत ना.
हा त्याला कसं त आपला कार्या ॲप अडेट पाहिज हो ना तरच होणार होत. ते तर होणार न्हवत समजा. मगता उरलक म्हणलं आपण ना गीताबाई सोबत बोला मग गीताताई सोबत बोलले ना मी त काय म्हणल्या का आता मनीषाताई आपले दोघीच झाले म्हणी त तुम्ही एक क तेजल संग बोला म्हणी
हम्म.
इंदाईच्या रेलच्या तेजल संग ती गंज भारी बोलती म्हणी मग मी तिच्या सोबत पाच कॉल केले तिनं पुन्हा मला पाच केले डबल तेजलन हा मग असे दहा झाले मग त्या काय म्हणी ती काय म्हणी आम्ही अस सी आर पी सी आर पी बोलू राहिलो म्हणी दुसऱ्या बाया गावातल्या बाया कही सुईन बोलाना नाही म्हणी म्हणलं बर मग हा म्हणलं मग जाऊद्या मग बरं ये हा मग गीता ताई मला म्हणल्या म्हणी का तो ये त्यांच्यासोबत बोला ते बी बरोबर बोलत्यात मग तिनला आणला होता मग मला बरे आपले काम आवरून घेऊ. घेऊ म्हणलं मग बोलू थोड्या वेळानं त्याला असं येस फोन फोन स्पीकवर बी टाकतात येत नाही ना
नाही ना स्वीकारवर टाकून नाही बोलत येत त्याला असं कानाला लावून बोलणं लागत
हा ते काना लावं लागत मगच बोलावा लागत मग त्याच्यामुळे कुड सगळा गोंधळ
हम्म पुन्हा ते मंग चुकीचे झाल्यावर ते सबमिट नाही होत पुढ हम्म तू ही बाजरी झाली का?
बाजरी व्हयले काढायची होती ती आज ते नाही येणार येऊ राहिले ते उद्या येणार ये ते मशीन जाऊ द्या म्हणल आता होईल.
हा का नाही बा नाही
नाही मागच्या वर्षी लय भारी येईल होती. मागच्या वर्षी एका सरी मध्ये दोन साऱ्या होत्या यावर्षी वर्षी एकाच
हा का नाही पण मग कनिक चांगलं दिसल होत.
कनिज गंज चांगलं होत पण मग तरी मी एवढी नाही होणार नाही मागच्या वर्षी जरा चांगली होती. हम्म तेच ना
हा